काय का झोपले.
हा हा लवकर झालय की
आता आवरलय.
ह हा लवकर आवरली की काम काय काय केलं असं काम
काय रोजचं की धुण भांडी स्वयंपाक एक रेसिपी सांगा पनीर कसं करायचे.
पनीर वय कांदा टॅमॅटो जरा तेलात भाजायचं लालसर होईपर्यन्त त्याची पेस्ट करायची आणि नंतर काजू पण कनी भाजून घ्यायचं त्याची पेस्ट करायची. आणि नंतर मग फोडणीत क नी ते म्हणजे तेलात अ खडा मसाला परत टॅमॅटो कांद्याची पेस्ट घालायची. पाक असं तेल सुटसपर्यंत भाजायचं ती पेस्ट चांगलं भाजलं का नी म्हणजे व्यवस्थित होतय मग त्यानंतर काजूची पेस्ट घालायची मग त्यानंतर हळद मीठ चटणी आणि पनीर मसाला घालायचा. आणि हलवायचा नंतर न मग क नी पनीर जरा आपण तेलात भाजून घेतोय मग नंतर वर ते क घालायचं पनीर आणि काजूचे तुकडे पण घातले तर चालतात.
बर बर..
हम्म आणि काय चाललंय मग..
रच मेंदु वडा
मेंदु वडा व्हय अ उडीत कनी रात्री भिजत घालायचं. आणि सकाळी मग बारीक करून घ्यायचं ते त्याच्यात मग मिरची आलं लसूून कोथिं किबीरा म्हणजे हची पेस्ट्री घालायची. आणि छोटे छोटे म्हणजे जं भजी तळते तसं तळतरी पण चालते किंवा ती मध्ये असते. हे करून क ल पाडतात क नाही तस करून टळलं तरी पण चालत. लई छान होत्यात.
हम हा करकर
करा अ न द्या मग आम्हास
बर बर
आणि काय चाललंय मग सुट्टीला कुठे गेलाय काय नाही.
सुंटिला जाऊन आलोय आष्टविनायक ला.
होय काय काय बघितलं त्या अष्टविनायक ला?
अष्टविनायक एक मिनीबालाजी जेजुरी शिर्डी साई बाबा आळंदी
हम
एकमुखी दत्त
हम्म हम्म
हम तुम्ही गेलतासा ना परवास
आम काना गेलो ह्या वेळी मागच्या वेळी गेलतो म्हणजे स्कूल ट्रिप ला तो ना आम्ही ह्याला गेलतो गणपतपुळे नाणी पावस रतनागिरी हे बघितल्यालो नानीज अणि पावस मध्ये काय मन नीरज ॲक्रो तिथ खूप छान वातावरण आहे तू गेल की खूप प्रसन वाटतय इकडे येऊच वाटत नाही इकडं
आंब्याला तस नाही आंब्याला आणल तस नाही
आंडी
आंबे
आंबे होय आणलेले दोन तीन वेळा झालं आंबरस प्यायच.
हा हा आणताय आनल्यात होय.
मग सुट्टी भारी एन्जॉय करून आला असाल की मग अष्टविनायक ला तेन किती दिवस गेलता मग?
गेलतो कि पाच दिवस गेलतो.
होय भारी झालं असं. हू, मगं
मगं काय?
काय नाही निवांत.
निवांत जरासे जेवायचं आता आता आवरले.
हुं हुं,
म जायायच
कुठ गावाला?
हा.
हू हू, मग जायाचो
निवांत नाही आता सुरणत्याल झाली आता शाळा सुरू झाली पोरांची ओ.
हुं हुं,
तुमच शिक्षण पूर्ण काय? शिक्षण तुमच पूर्ण झालं काय?
होय झालं की पूर्ण आता जॉबच बघालोय.
होय जॉबचं कूठ बघालाय?
कोल्लाच बघा लागलोय कोल्हापूर साईडला.
होय मिळतय काय पुण्याकड मिळतय नव्हं?
पुण्याकड आसतय सोडा पण लोकला पण आसतंय खरं पेमेंट तेन कमी आस तय लोकला
म तुम्हासनी कितीपतोर पेमेंट पाहिजेल?
मला व्हय पंचवीच्या पुढं पाहिजे.
हा का म नको होय.
कमी नको कमी राबून काय करायचं.
एवढं एकदम घास मोठा खायच नाही.
हू, मोठच बगायच आसतंय सगळं, लाहानातन काय बगायचं नाही मोठाच घास खायाचा.
काय दुखतंय?
मग आणि काय चालली तुमचं?
काय नाही. आमचं बी आता आमचं इथं जॉबला जायाच.
जाताय व्हय तुम्ही पण, काय करताय मग?
आम्ही रानातलं करते, शेती करते.
होय, शेतीतलं भारीच आनुभव आहे वाटत तुम्हाला? हू हू, काय केलाय मग शे हे शेतात?
शेतात भेंड्या केले.
होय मग विकाय तुम्हींच जातायसा काय?
होय.
हुं हुं, मग शेतात ते भेंडीतेनं तोडायला तुम्हीच जातय काय? बाहिरच्या बायका पण घेतायसा?
नाही नाही आम्ही जातोय बहेरच्यां घेऊन कसं परवडायचं?
परवडत नाही?
नायी.
ह्.. ह.. ह. मग, ते भांगलण वगैरे ते त्यांना कोण तुम्हीच, जातयसा? हा, हा. भारीयैंसा कि मग, करतायसा एवढं सगळं.
होय, कराय नको?
हं.. हं. पाहिजे की. खोकला लागलाय ओ. होय, बरं वाटण झालंय न्हवं.
ह, ह. दवाखान्याला गेलता काय नाही?
दवाखान्याला सहसा, जायीत नाही मी. अंगावरच काढते. दावाखान्यात आणि कधी, जाय पैशैबी नसत्यात. कोण जा पण, म्हणत नाही.
ह.. आपुण जायाच स्वतः. जा, म्हणायला कशाला लागतंय कोण?
अ.. आंगावरच, काढते मी. कधीच गेलो नाही. कधी दुखणं पण, नसतय सोंडा. होय, पैसे जात्यात म्हणूनच ते
ना.
भारी. मग काही घेऊन आला का नाही? अष्टविनायकला गेलता तेव्हा.
अं.
अष्टविनायकला गेलतासां. काही घेऊन, आलासां का नाही? मग म्हटलं.
आलं की. महाप्रसाद घेऊन, आलं की.
ह्, महा प्रसाद घेऊन आलासा. काय घेऊन आलासा?
आम्ही तिथ खाऊन आलो. घेऊन आलो की, प्रसाद तिथला पेढे
हा.
बर्फी.
हम्, हम्. काय बाहेर गेलं कि सगळं महागच असतय. काय घेऊ पण वाटत नाही, काय. होय, पैशाशिवाय काय आहे?
होय.
हम्.
जॉब ला, जातायंसा व्हय मग? पूर्ण झालंय बघा. तेच ते जॉब. ते बघालोय खंर जॉब पण काही मिळना झालाय.
हम्म
लोकलला मिळून झालंय म पुण्याला ते असं हे केलं त्यांनी मण त्यात या कर होते कोर्स करायचा कसला ते सांगयला लागलात तिथे, डेटा सायन्स, ए आय तेंन असंत.
हम्म हम्म
मग त्याची फी वगैरे साठ हजार पंचावन्न हजार त्याला असं सांगित मग राहदे म्हणतो घरात नको म्हणलीत मग पैसे भरायलाग घरातली नको म्हटलेत ओ पैसे भरायला लागतेय त्यांना
हम्म अस भरं म्हणायचं नाही, सात हजार काय आहे म्हणायचं, किरकोळ गोष्ट ते,
हो भरत नाहीत माझं काय साठ हजार लई होतत. नको म्हटली.
हम् हम्,
हम्म, तेच आता मग लोकल ला बघायचं.
चालतंय.
असं म्हणजे शाळेत त असं क्लार्कच्या त पोस्ट असतात की, त्यांना अ हे करायचं.
हा हा, चालते की.
हम्, बघायचं काय होते आता.
हम्म,
हम् हम्,
ह
मग.
जवलस का नाही.
जेवला का नाही.
जेवायची हाय अजून तुम्ही.
नाही अजून पण पण आता आमच्या मावरली जाज जेवायचं आहे तुमचं.
एवढा वेळ.
होय आम्ही उठतच नाही लवकर नऊला उठतय तिथ ना मग दहा वाजपर्यंत आंघोळ्या बिंगोळ्या.
एवढं कस काय वेळ झोपल्यास.
अहो मी संध्याकाळी टी व्ही बघत बसतोय बारापर्यंत मग तिथनं झो ''--'' पायाला एक अर्धा तास लागते झोप लागत नाही लवकर.
का हो म्हात झालंय स काय.
म्हातारा नाही सोडा. आता करायचंय तर काही सगळं झालंय पण पूर्ण कॉलेज पण नाही. काय नाही मग निवणत करायचं सगळं हम्, निवणत. आता काही दुपारचं झोप लागत नाही व मग सकाळी जर शरपर्यंत झोप ''--'' तोय.
खरं सगळं अडचण पडते नाही आवरायचं.
अडचण काय जेव्हा उठायचंय तेव्हा उठू शकतोय सोडा लवकर उठा उठ. त तेव्हा जेव्हा काम असत तेव्हा. सवय काय मग आपोआप लागतात सवय उठायची
हो सातला उठायचं नऊला उठतात वय नऊला बा ए का कामाला दुटीला जातात.
जाणारी जहातात आम्ही काही ड्युटीला जाते नि वाहण ते करायचं.
तुम्हीच सगळं घरातलं करता ना,